हॅलो.
हॅलो हा आवाज येतोय?
हा येतो ना.
हा काय चाललंय झालं का जेवण वगैरे?
हो झालंय तुमच झाल?
हो झालं ना.
हॅलो.
हा. आवाज येतोय?
हो हो आवाज येतोय मला.
काय म्हणताय मग आणिक.
आवाज कट होतोय तुमचा थोडासा.
आता येतोय व्यवस्थित?
हो हो, आता एकदम प्रॉपर येतोय.
काय म्हणताय मग गेला का नाही यंदा फिराय कुठं?
नाही ह्या वेळेस थोडसा पावसामुळे ना थोडं थांबलंय बोल कारण की. आताच पाउस चालू झालाय ना?
हम्म हम्म.
तर मग लगेच फिरायला जाणं पण थोडस रिस्कीच आहे ना.
हो ह्यावेेळेस तर लय रिस्की आहे. किती प्रॉब्लेम झालेत बघितलं ना, किती पाऊस पडलाय त्यामुळें सगळीकडे पाणी पाणी केलं नुसतं.
हो आणि आपण कसं बाहेर जायचं आणि एखादच आपण जर कुठे अडकलोच तर परत आपल्याला तिथून रिटर्न येणार, आणि आपल्या बरोबर मुलं असले तर मग प्रश्नचं.
हो तसे बरेच पॉईंट आणि बंद केलेत बघायचे मंग काय अर्थच नाही ना कुठे जाण्यात.
हो हो बरोबर आहे म्हणजे जाण्याच्या आधी पहिले माहिती काढून गेलं तर ठीक आहे नाही तर मग परत तिथे जाऊन परत रिटर्न या सगळं.
हो तेच ना, पण आता उघडलंय तीन दिवस झालं ऊनच पडतेय तुमच्याकडं.
हो आमच्याकडे ऊन आहे पण काही सांगता येत नाही.
हा ना.
कारण कीदा हवामान खात्याने किती जरी सां, ज्या दिवशी हवामान खातं सांगेल. की आज व्यवस्थित आहे, त्या दिवशी उलटं राहतं काहीतरी माहितीय ना.
हो.
म्हणजे जेव्हा प खूप सांगलं चालवतो की. अ ढगफुटी होणारे असं होणार आहे, तर तेव्हा त्या दिवशी ना. सन दुपारी वातावरण एकदम मोकळं झालेलं होता पाऊस थांबलेला. आणि त्याच्यानंतर रात्री पाऊस चालू झाला.
पण ते सात दिवसच पडला पाऊस, पण भरपूर पडला नुसतं पाणी पाणी करून टाकलं सगळी. गडम किती माणसं आजारी पडली किती माणसांचं नुकसान झालंय ना भरपूर.
खूप खूप जास्त घेऊ यान. अ काही जणांच म्हणजे तर त्याचे किती जणांचे त्याच्यामध्ये शेती गेली असेल. किंवा घराचे, घरांना किती काही ते.
गरीब लोकं होती ना जे शेडातनी वगैरे राहतं होती. त्यांची तर घरातून म्हणजे, वर्ष आयुष्यभराची कष्टाचे जे, साठवून ठेवलेलं ना त्यांनी. भांडी म्हणा किंवा पैस वगैरे सगळं वाहून गेले. त्यांचा पाण्यातून त्या माणसांच कसं ना होईल आता.
कसं होणं बरोबर.
हा ना.
म्हणजे प्रश्नच राहतात हे की कसं होणार आहे ते सर्व.
कोण. आणि एक तर म्हणजे व्हिडिओ आलेला, एक तर वयस्कर आजी होत्या त्यांच्या अ त्या आयुष्याची कष्टाची कमाई होती. आणि ती सगळी त्यांची वाहून गेली, सरकारनं करायला पाहिजे हेच्यावर काहीतरी.
काय करणार ते पण, तिला आम्हाला आम्ही.
हां ना. तेच विषय सरकार तर, बघून बघून कुठे बघणार ना आणि कोणाला बघणार. इकडं झालं हे असं. आणि तिकडं गुजरातमध्ये पण सगळ्यांच्या, दुकानातनी वगैरे पाणी शिरून म्हणजे करोडेल. चा नुकसान झालंय. मग कोणाला म्हणून मदत करणार ना, ते तरी असं होतं.
बरोबर तो तुम्हाला, ती एक मराठी कविता म्हणजे आठवते का. कुसुमागक्रजांची कना म्हणून एक कविता होती.
हां.
माहिती
नाही की ओ.
अ ओळखलत का सर मला एका अशी कविता होती. जर कधी, पाय आले ना य. तर वाचात खूप छान म्हणजे, त्याच्यामध्ये ना हे पावसावरच होत की ओळख. ओळखलं का सर मला, येतो आवाज.
हा येतोय ना, बोला ना.
हा म्हटलं त्याच्यात ती कवी तशीच होती. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी कपडे होते कदमलेले केसावरती पाणी. म्हणजे त्याच्यामध्ये जो अं त्यांनी ज्या व्यक्तीविषयी केलेल्या आहे ना कुसमाग्रजांनी ज्या व्यक्तीवरती कवि त केली, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं. कि तो सरां म्हणजे एकदा त्यांच्या सरांना भेटला, तो विचारला ओळखलं का सर मला? तर तो पूर्ण असा पावसात भिजलेला होता. त्याचे के कपडे पूर्ण खराब झालेले होते. पाणी पाणी पूर्ण अंग म्हणजे तो भिजलेला होता. नंतर तो सांगत होता की, गंगामाई माझ्या घरी पाहुन आली होती. आणि अ माझ्या घरामध्ये ती माहेरवाशीन सारखी राहून गेली. पाहुणी म्हणून आली आणि माहेर वाशनीसारखी राहिली. पूर्ण घरामध्ये मुल जशी आता येतोय.
हॅलो.
येतोय आवाज?
आला.
हा मग त्याच्यामध्ये त्यांनी अजून हे सांगितलं की ती गंगामाई पाहुणी म्हणून आली. आणि आल्यानंतर ती जश्या मुली घरामध्ये खेळतात ना, नाचतात सगळीकडे. तशी ती माहेरवाशनी सारखी पूर्ण घरामध्ये ती नाचली.
हम्म हम्म. ते जुनी झाले आता भरपूर म्हणजे ते पहिलं म्हणजे होत ना जे आमच्या आधीचे लेडीज आहेत त्यांना होते ना ते कविता.
नाही मला ना म्हणजे आम्हाला पण म्हणजे लहानपणी असताना होती ती. त्याच्यानंतर आहे ना, पण कधी पण असा पाऊस असला ना ती कविता आठवते बाज एकदम आठवते ती. त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलेलं होत की, ती घरामध्ये आली. घरामधली सगळी भिंत खसली चूल विजून गेली आणि अ काय तर पूर्ण घरामध्ये चिखल राहिला, बाकी सगळं ती धुन गेली. पण माझा संसार मोडला, पण माझा कणा नाही मोडला. म्हणजे आपण म्हणतोय ना, की सगळीकडे आता सगळ्यांचे हाल झाले. पण ठिक आहे. आता त्याच्यातून उभ उभं राहणं गरजेचं हा विचार करून जर ते उभे राहिले तर ठीक आहे, नाही तर आता काहीच नाही उरलंय, आता सगळं संपलंय हा विचार करून जर कोणी हात गाळून बसला, तर पुढे काहीच होणार नाही.
हो.
म्हणजे ही कविता ना मला ती आठ याच्यामुळे आठवली, आता पण तुम्ही सांगत होत्या ना की खूप जणांचे संसार मोडले झाले अस
हा ना पहिले तर ते दरड कोसळलेली माळीनगावच ते तर किती विचित्र गोष्ट घडली ना. आणि त्याच्यावर आता पिक्चर काढलाय सेम. म्हणजे असं ते पिक्चर बघायच्या आधीच आता डोळ्यातनी नाही पाणी येतंय, की त्या माणसांची कशी परिस्थिती असेल त्या काळात.
त्यावेळेस त्या लोकांनी काय सहन केलं असेल.
हा ना आणि असं नाही कि बाबा, दिवसाच वगैरे घडलं रात तिथं घडलेलं. त्यामुळे तर भीती म्हणजे असं ते पिक्चर बघू पण वाटणार नाही. एवढं म्हणजे आत्ताच भीती वाट तेवढीशी मनाला.
ते ना आणि त्याच्यामध्ये एक चुकी ही पण होती, ती लँडस्लायडिंग जे झालं आता जे आपले झाडं असतात झाड त्या डोंगरांवर पहिले जे झाड असायचे, त्या झाडां चे जेवढे रूट्स जमिनीमध्ये जातात, ते जमिनीला ते मातीला ते पकडून ठेवतात.
ठेवता.
पण त्यात. त्या माळीन गावमध्ये काय झालेलं की त्यांनी शेती करता झाडं कापली. आणि अ तिथली जमीन अ शेती करता वापरायचा विचार केला. जर जमिनीची माती पकडण्याकरता जर झा काय ती फोन करणार.
हो ना ते आता कसं म्हणजे पहिलं कसं डोंगरावनी किती झाडं वगैरे असायची ना. आता दिस एक झाड सुद्धा दिसत नाही.
ते एवढ्याच अ आपण दोघ खूप आपल्या गा किंवा नाहीतर जे पहिले जुली झाडं होते बघा झाड कधीलेलं आहे का
नाही नाही.
जास्त पडायची नाहीती का बरं?
नवते
कारण की त्यांची जी मुळ होते ना ते पूर्ण जमिनीत गेलेले होते पण आताचे काय होते की त्यांच्या आजूबाजूला सिमेंटेड कॉँक्रीट लावले जातय आणि ते सिमेंट लावल्या पाणी जात म्हणून घट्ट पकडलेले ते तेवढे स्ट्रांग नाही राहते आणि म्हणून हवा थोडीशी जरी हवा आली तर ते उन्मळून पडतं का कारण की त्यांचे घट्ट मुळ लांबपर्यंत गेलेच नाहीये ना. सिमेंट मुळे त्यांच्यापर्यंत पाणीच जात नाहीय खाली. फक्त वरती पोषण होतंय. पण खाली म्हणून कधी पण झाड लावलं का त्याच्या आजूबाजूला माती पाहिजे.
हो तेच ना. त्याला सगळ्यांनी आता झाड लावले पाहिजेत म्हटलं त्यासाठी तर सगळ्यांनी झाडे लावली पाहिजेत नाही ते
हम. आणि झाडं लावल्यानंतर त्याच्या आजूबाजूला लगेच सिमेंट टाक कराव त्याच्या आजूबाजूला जागा राहून द्या की त्या ज्याच्यामुळे ही जर जागा राहिली तर ती मातीमधून पाणी खाली जाईल. पाणी जितकं खाली जाईन तेवढी ती मुळ खाली जमिनीत रुतल्या जाते. आपण जर बाजूने कॉनक्रीट लावून दिलं का कारण की तुम्हाला त्याची परत बाजू आजूबाजूला काही अ खराब नकोय घाण नकोय असा विचार करून करणारच नाही तर मग त्या झाडांचा उपयोगच नाही होणार.
हो ना. आता तून जर वाचवायचं असेल सगळ्यांना तर आपणच पुढं पाऊल टाकलं पाहिजे शेवट
हो बरोबर लावायलाच हिजे नाही जेवढे झाडे लावले जातील तेवढे निसर्ग वाचेल. हो
आता. आता तर सुरुवात आहे ना नुसतीच.
सुरुवातीलाच तेवढा कहर झाला.
हो बघा ना म्ह
म्हणजे चार चार दिवसातच श ह्या चार दिवसांतच जितका पाऊस झालायं, पूर्ण सरासरी. चार महिन्याची, सरासरी चार म चार दिवसात केली तेनी.
हो किती पाणी पाणी केलं सगळीकड. आता उघडलं म्हणजे, सगळ्यांचं नुकसान आहे, शेतकऱ्यापासन ते सर सगळ्यां
हम्म, सगळ्यांचच.
आता उघड
चालेल छान वाटलं तुमच्या रोल. ओके चल बाय.